हॅलो.
हा येऊन राहिला आता.
जे पाऊस चालू आहे ना त्याच्याच्यान आवाजच येऊन रायला वाटते बरोबर.
नाही पावसाने आवाज नाही येऊन राहिला तुम्हाला येते माझा?
येऊ राहिला तुम्हाला आवाज.
हो हो मला येऊ राहिला तुम्हाले.
लच बारीकीऊ राहिला मुले.
हाव काय.
हा
ए पाण्याचा न
तरी वॉल्यूम दाबला वाढवेलच असते. तरी पण दही पाहिजे होत.
तरी आवाज हे करायचा स्पीकरवर टाकायच पाहिजे मग तो हात वरती केला तर.
थांबा एक मिनिटं मले ऐकू नाही येऊन राहिलं, हा बोला.
रेन मध्ये जा ना रेन मध्ये जा मग. पाऊसच तर चालू हाय म्हणावं.
समजा दरवाजा लावला तर नेटवर्क नाही येत.
हो बाहेर उभे रावा बाहेर.
हॅलो.
हा येते का आवाज. मला येतेन तुमचा बोला ना तुम्ही.
हा हॅलो
हा येते का आवाज? हॅलो.
बोला
हा हा मला येत जाय तुमचा पहिले बी.
हॅलो सवय पडली त्या मोठ्या आवाजाची.
आवाजाची की या बारक्या आवाजात आवाज नाहीये. स्पीकरवर असते ना आपला फोन.
आं हॅलो.
जेवण गीवन झालं?
हाव बा जेवण झालं. पाऊसच चालू हाय, काय गमतही नाही घरी. आं
बापा बापा.
हॅलो
झाली जेव
आमचंही जेवण झालं चहा झाला.
हो
चहा पाणी झाला लगे जेवणनही.
वावरात गेली होती म्हटलं.
हाव काय
हा अर्धी मजुरी झाली. घरी आलो स्वयंपाक व्हयलच होत जेवणं केले.
आमची आम्ही फाट्यापर्यंत गेलो आणि वापस आलो.
हो काय नाही आमची अर्धी मजुरी झाली दहा वाजेपर्यंत.
नाही आमच्या घरात बाया एक सकाळी मग आबा जायला होते पुढे आम्ही मागून गेलो का शाळेत गेल्यावर.
हां.
फाट्यालो गेलो ज पाणी चालू झालं वापस आलो. मग याचे आजीन लगेच आट काय गेले दोघोच जण गेले होते मग तेव्हा लहऊन आले मग. ते आमच्या वावरातल्या बायची अर्धी झाली रोजदारी अन् लगे वापस आल्या.
हाव ना. तुमच्या वावरात बाया होत्या काय?
हाव बाया होत्या ना.
हो काय लय लयच जनाईच्या इकडे बाया चालू होते आणि डवरे होते पण सारे वापस आले.
ह आमचे दौरे होते. हे दोघ बापलेक दौरे धरून आल्यात, मी बाय मागे होती. पण ते पाऊस यायला लागला डवरे कॅन्सल झाले आणि बाया कॅन्सल. पाणीच तर चालू आहे किती!
हा
लेकर शाळेत जायल होते यायची. हे पोटं माया पोरगा शाळेत जातं पाणी नुस्त दिसे माय म्हटलं बाई या पूर येते काय काय माहित . त्या दिवशी आला होता ना सौंदाळ्याच्या नदीले?
माय पोरगा तर वापस आला फाट्याहून पाणी जास्त चालू होतं अन बसही गे निघून गेली. वापस आला
नाही नाही आता ना जाते ना सकाळीच जाते हा सातले.
हा हा
हम्म आणि त्या सोंदळ्याच्या नदी जवळ पाणी येतील त्या नाल्याले. तो येर तडलोक मनही नाही लागत.
हा.
सगळे लहान लहान लेकरच वाटते एटोत.
हा
हम्म तुमच्या घराजवळ जा जो पनिश बी अस
हम्म.
जेवण झालं चहा पाणी राहिलं. हॅलो. गेला हॅलो हा आवाज गे आवाज गेला होता.
हाव ना हो आवाज मले मलेस लय बारीक आला बाई. माई पोरगी आली वाटते घरी सौंदळ्याची लेकरं सोडून दिल्या वाटते.
हाव काय पाणी जवळ झालं ना किती पाऊस पडला.
पाऊस असलाय चालू आहे ना हो.
हम्म त्याच्यानच दिलेची सुट्टी दिलेशिन ते शाळेत बी जास्त पाणी थांबते ना.
हो
आणि आज जास्त सांगेलच होतं पाऊसला सांगेल होत आज
आं
आज लय खूप अति मुसळधार पाऊस सांगेला झाला.
हो त्याले दूरच आहे ना.
हों जेवण झालेय चहा पाणी राहिलं का मग?
हो जेवणं झाले आता चहा पाणी तर चालूच राहते या पावसाळ्याचं.
हा आमचे झाले ती
थंडी वाजते गरम-गरम चहा प्या वाटते.
पहिले वावराचे मले झाला आता डबल झालं आता पोरगा शाळेतून आला .
हो बाई आमच्याही घरी तसच चालू आहे.
तारी शिरा करा म्हणून मी म्हटलं ते संध्याकाळी चार वाजता आता आमचं काम करू द्या आम्हाले.
हो.
हम्म.
ज्योति ताईचे झाले वाटते कॉल.
कोणत्या गडीवरचं काय? हा कोणत्या ज्योती ताई गडीवरची?
हाव का मी लावला होता त्याले फोन.
हे गडीवरच्या ज्योती ताई काय?
हाव ना.
कोणत्या ज्योती ताई?
आं
कोणत्या मुसा एक आहे.
काय म्हटलं?
कोणती ज्योती ताई हे गडीवरची म्हसा आहेस ना.
मी नाही ह्या आणवं ज्योती ह्या तुमच्या श हे जेठाणी की देराणी
आ बाई मीच बोलू राहिली ना.
हो ना.
ज्योतिस बोलू राहिली ना मी.
या नावं या प्रियांका ताईचे ज्यो तिथं ही चालू म्हणे प्रियांका ताईची हां.
सकाळ पासून.
हो त्या चांलूच असतील ना, मल होऊनच नाही राहिलं बिचारा मह्या, माग लय कामात ना म ते गटाचे. गट बनवायले चालू आम्ही वारिलेन पिंपर खेळले.
आम्हाला द्याना अर्धे कामं झडी पाण्याचे आम्ही करतो.
आं
अर्धी रोजदारी देतो ना, करू लागतो तुम्हाले
हो ना, बाई व
जवळी पाण्याचा आम्हाला धंदा पाहिजे, कनी काय आम्ही तुमच्या सोबत.
हाव हे झडी पाण्याचा बरं आहे ना पण.
हाव हे बरं आहे अजून ते, जाऊ ना ह झाला की अजून.
आं.
हा झाला की अजून देजा म्हणा, दुसरा या झडी पाण्याचा.
हो. हम्म. आता काय घरातल्या घरात घराच्या बाहेर नाही, निघायला लागू राहिलं इथलं पाणी चालू आहे.
हाय ना.
सौदळ्याच लेकर आले, घरी सगळेच.
सगळेच दिले सोडून काय करते ना, पावसाळ्याचे ठेवून संध्याकाळच्या कळे. हाव का अजून बंद नी झाला तिकळलं.
हाव म्हणजे सर सरचा फोन आलता ना ग समूहात ते मुआ समूहाच्या मार्च महिन्यात किती रक्कम आहे ते, सगळ्या गटायची टाका लागते मला आता.
हाव ना आणि आमचा गट
मी म्हटलं सर पाऊस चालू आहे मी काही आता तिकडे जात नाही लय पारुस पाऊस चालू आहे सर म्हणत मग आज पाणी खुललं कि मग, माहिती घेऊन घ्या उद्या द्या म्हणत.
हा हा हाव ना लय पाऊस चालू आहे ना. हा हा आणि आमच्या याचं काय झालं आमच्या याचं.
आमच्या गटाचं काय झालं.
ह तुमचा गटही सुरळीत करतो ना थांबा आ ता बाहेरगावच्या दोन-तीन बाय येणार आहात आणि इकडे चक्कर मारतील मंग ना आपल्या गावात दौंडी राहिली ना, तर दौंडीचा लय फरक पडते.
हां ना.
त्याले एका महिन्यापासून सांगू राहील मी दौंडी द्या म्हणून. ते देऊनच देऊनच नाही, राहिले आता देतील.
हा हा मंग दुसऱ्या हेच्यात टाकून दे ना, मला एकटीले.
बरं तसं करीन. ‌
हम झोप रेग्युलर असेन, तेच्या हेच्या.
माऊली गटात टाकून देत तुम्हाले.
कोण आहे त्या माऊलीमधी?
त्या सरला बाई त्या चितोडे कंपनी
अजून कोण आहे?
हा त्याच्या सुना घेना आत ना त्याच्यात.
हो काय नवीन, झाला वाटते तो.
चांगला आहे तो ही गट्र मस्त आहे.
हाव ना नाही नवीन झाला म्हटलं वाटते.
नाही जुनाच आहे, एक परी तो.
हा हाय.
एक तर नवीन लागेल तर नवीन, हेच्यात टाकून देईन.
नवीन झाल्या तर नवीन कोणत्याही याच्यात टाकलं तरी रेगुलर करणाऱ्या बाया पाहिजेत ह्या काय व हाव म्हणतात, आन घर हाय.
घरी गेल्या की म्हणतात, बस जा
हाव.
नाही तर म्हटलं, एक दे तर हे करत असताना ते काकू दीपमाला काकू आमचाच तर इकडला होतीत, दुसरा गट केलातर.
हाव. टाकतो ना बरोबर रेग्युलरच्या गटात.
हा
नाय.
गटाच्या कोण येऊन राहिला म्हटलं? बाहेरगावच कोण येऊन राहिला म्हटलं? गट पाहिले, कोण येऊन राहिला म्हटलं बाहेर गावचं
हो.
आवाज नाही येऊन राहिला काय मग?
आं.
हॅलो, माया इथलं बाहेर गावचं कोण येते गट पाह्याले.
बाहेरगावचे पिंपरखेडचे सीआरपी आणि लगे त्या वारी ची सी आर पी येणार आहे आणि आम्ही गावातल्या तिघी जणी, तिघी पाच जणी
हा हा.
आं. आता सगळेच गट तयार कराव लागतात, एकही महिला सोडाय नाही लागत आता म्हातारे असल्या तरी घ्याय लागतात.
हाव काय.
तुम्ही कागदपत्र तयार करून ठेव जा, ते आजीबाई.
हा हा आताच्याच ना, सासूबाईची म हे
हो, हो तुम सासूचे कदपत्र तयार ठेवा. म्हताऱ्या बाई घ्यायच्या सांगतले.
बर बर, ते नवीन गटात घेतात काय?
हाव हाव.
नवीन कर सांग की नाही, त्याच्या काळजानं द्यायले मग.
अ नाही चांगल्याच गटात टाकतो.
नाही जोशात नवीन ह्याच्यात हे टाकलं तरी चालतंय म्हटलो.
हो हो हो.
हम्म.
चालू हाय.
बरं ठीक आहे मग.
हा हा ठीक हाय. ठेवतो मग.
हॅलो.
आ. हॅलो.
हा आवाज, हे बंदही नाही करता येणार का फोन?
कट करा ना.
हा करतो मी डिस्कनेक्ट. ठीक आहे ठेवतो मग.